येताय हो हो येतोय
माझा येतोय ना
हो हो येतय
कशा आहात
हा मजेत आहे तुम्ही
झाल झालं जेवण
नाही जेवण नाही झालं अजून करायचंय जेवण जेवण करायला बसायचंय पण म्हटलं चला कॉल करू हू हू हू
काय बघ आज आपण बालपणीच्या आठवणी वर बोलू नाही का
हो चालेल चालेल तुमचं माहेर कुटलं ताई
माझ इकडे मालेगावकडच मालेगाव
मा मालेगावकड अच्छा माझ त्र्यंबकेश्वर खंबाळा
ह हां हां
हा त्र्यंबकेश्वरच माहेर आहे माझं खेड गाव आहे आमच वाल खूप हो म्हणजे असं वाटत ना आता पण आम्ही गेलो लो ना तर त्या शाळेत गेल्यानंतर इतकं छान वाटतं अस म्हणजे बालपण आठवायला येतं आणि इतके छान दोन किलोमीटर अडीच किलोमीटर शाळा होती आमची मस्त सकाळी साडेनऊलाच घरातून निघायच आम्ही
दहा अकरा वाजता शाळा असायची
शाळेत जाईपर्यंत मस्ती करित करितच जायचो आम्ही. आम्हांना
ते बोरं पिकलेले असली तेव्हा तर खूप मजा यायची नाही का?
आणि खरंच म्हणजे ते जीवनच इतकं छान होतं. आणि खरं आहे ते जीवन इतकं छान होतं आता मुलांना काही राहिलेलं हो.
नाही आज कालचे बालपण म्हणजे त्यांना काही बालपणाचा विषयचं नाही आता कस आहे सगळ इंग्लिश मिडियम स्कूल हुन गेल इंग्लिश मिडियम स्कु स्कूल होऊन गेले आपल्या वेळेस कस ते सुकडी वगैरे मिळायचे शाळेमध्ये भात मटकीची उ सळ खूप छान असायच मला तर अ आम्ही अंगणवाडीत जाय चो ना तिथे मटकिची उसळ अजून पण ती मला चव खूप लक्षात आपण स्वतः जरी बनवतो तरी आपल्याला तशी बनवता नाही येणार
नाही येत नाही येत.
मटकीची उसळ ती टेस्ट वेगळीच होती त्यांची टाकून डाळ टाकून
आम्ही तर इतकं म्हणजे आमचे बॅच मध्ये ये ना चार मुली आणि सात मुलं होते आमच्या गावातले आणि शाळा जी होती ना तिथं मध्य स्थानाव होती तळेगावची मुलं खंबाळ्याचे मुलं वाडोली मुळं जातेगावचे मुलं अशी सगळ्या शाळंकडले आणि आमच्या तळेगावच्या मुला मुलींचं आणि खंबाळच्या मुलांचं भांडणरायचं सारखं ते म्हणजे आमचं गाव लई छान आहे तू मंच गाव नाही चा आणि तवा काय सग ळं असं पाणी नाही दूध बाहेर बाहेयला लागायचं दुष्काळी भार होता सगळा म्हणजे सगळ आवडून असं मग त्यांचे ते इतकं वा हो आणि इतकं वय काही झालं काही तर तुमचं गाव असं आमचं गाव तस हो मं आता मग ते त्या वेळेस आहे ना खरी मजा होती सगळी आं
मग ते बा त्या बालपणच्या आठवणी खूप म्हणजे असं अविस्मरणीय आहे आ ताच्या मुलांना जर त्यांचं बालपण विचारलं ना त्यांचं बालपण म्हणजे काय अडीच वर्षाचे झाले की प्ले गृप
हो हो हो आणि आ आता म्हणजे आपल्या पहले दिवस खूप छान होते ते इतकीे छान ते ना
हो खरंच ते दिवस आता पण आपल्याला तस या लहान मुलाला पाहिले ना आपलं बालपण आठवत. आपलं बालपण आठवतं आपल्याला लगेच नाही का?
हम्म
ती मुलं वगैरे म्हणजे त्यांचं शालेय जेवण आपलं शालेय जेवण आपले म्हणजे जमते म आता खेदड्यातच हे आमचं पण मालेगावजवळ खेडच आहे खेड्याकडचं जीवन कस आमच्याकडे जेव पावसाळा लागला का मग त्याच बी आणायचे त्यात पूर्ण पॅकिंग पिशव्या असतात बघा मक्याच्या
हो हो हो
मक्याचं बी आणलं का ते बी जर संपलं ना आता कोणाचं शेतात पेरणी चालूय
हो
पिण्यासाठी म्हणजे काय मी शाळेत नवीन पिशवी घेऊन जाईल, त्याच्यासाठी तो मग सुद्धा काही काय लागायचा फक्त एक पिशवी घेण्यासाठी आत्ताची मुलं करणार पण नाही तसा
करणारच नाही आत्ताची मुलं, तेव्हा एकदम आपल्याला असं विशेष वाटायचं आणि आई विचारत पण नव्हती तुम्हाला डब्याला काय देऊन काय? आणि आपण जी असेल ती भाजी
हो, काही नाही अ साधारण आपण लोणचं भरलेलं असलं तो वेळ तर आपला सहा महिने तर असेच निघून जायचे लोण लोणचं आणि पोळी, भाकर आणि लोणचं
पापड लोण
बस तेवढंच आपले अर्धे दिवस निघून जायचे त्यातल्या त्यात शाळेत दुपारी खिचडी-भात असायचा तो मिळून जायचा, तरी सु द्धा आपण म्हणजे आनंदी होतो, आता मुलांना कसं माहिती का? आता तर मी अ माझ्या मुलीला स्कूलला टाकलेलं आहे त्या स्कूलने अ असं सुद्धा एक लिस्ट बनून दिलेली आहे की सो सोमवार आहे तर मग बटाट्याची भाजी, मंगळवारी भेंडींची भाजी गुरवारी कोरडी उसळ
पातळ भाज्या कोणत्याच नाही, त्याच्यानंतर चटणी पापड असं काहीच नाही, मॅगी नाही आणायची. वापरता डायरेक्ट बंद करून टाकतोय फक्त भाजी, पोळी भाजी पोळी तेवढेच असत. म्हणजे आता स्कूलमध्ये हे सुद्धा असत की अं जेवणाना म्हणजे टिफिनची लिस्ट सुद्धा पाठवलेली आहे त्यांनी अक्षर श मी तर पहिल्यांदा पहिली डायरी ची टिफी ची लिस्ट, म्हणजे घरच्यांना घर घरच्यांना ऑप प्शनच नाही ना.
जायचं बटाट्याची भाजी जरा असली की तर आपण फक्त बटाटे बटाटे काढून न्यायचो
हो म्हणजे कोरडेे बटाटे घेऊन जायचे, पातळ रस ते घरच्याना यायच, करायचो आम्ही पण करायचो म्हणजे आपल्यासारखं म्हणजे ते बालपण पण चांगलं होतं.
एवढे चिंच
बोर जर असले ना, जे शिक्षक लोक, शिक्षक लोक असायचे ना
हो
मग त्यांना बोर घेऊन जायचे बघा आणि ज बोर पण पण ते शिक्षक पण खूप मजेशीर होते तेव्हाचे हां, जे चिंचा, बोर घेऊन गेले त्यासाठी ना म्हणजे त्या मुलांना खूप नाही का त्या मुलींना पण खूप ते चांगलं हे करायचे मार्गदर्शन करायचे. आणि जास जे कोण जे पहिले दुसऱ्या बेंच बसायच्या ना त्या मुली खूप शिक्षकांच्या पुढे पुढे करायच्या नाही का मग त्यांना ते शाळेत मॉनिटर पण व्हायचे.
हां हो.
हां मस्त होत ते आणि जे मॉनिटर असेल ती म्हणजे डायरेक्ट सगळी आपली बॉसच असायची आपण कदाचित घरच्यांचा ऐक कायचो नाही तेव्हा पण ती- चायकामवाले
तिचं ऐकायचं लागायचं आणि ती शाळा म्हणजे त्यावेेळेस कस होत- कि म्हणजे आमचे जी खेड्यात- शाळा होती पण ती शाळा त्यावेळेस इतकी म्हणजे आज पण म्हणजे आहे, लोकांन महत्व नाही पण- त्यावेेळेस हे ना आमच्या-
शक नाही ना आता तशे त्या लेव्हलला आधीचे शिक्षक पण तशे होते ना आता शिक्ष म्हणजे सगळे- मेंटॅलिटी फक्त पैसा होऊन गेला आता.
हो हो
फक्त पैसा तेव्हा पैसा म्हणजे तेव्हा पैशाला नाही एवढी किंमत होती. जेवढे माणूसकी किंवा काही अ संस्कृतीचा भाग असेल- संस्कार असतील त्या गोष्टींना खूप महत्त्व असायचं पण आप- आपल्या जवळ, आपलं जे बालपण होतं तेव्हा आणि शेवटचीच अशी- पिढी की ते आपणच अस, आपलेच बालपण असे गेले समजा की फक्त त आपल्याला संस्कार वगैरे होते.
हो.
आता खूप म्हणजे खूप जणांना असं बघायला तेव्हा नाही का आपले काका वगैरे दिसले का आपण शाळेेत जातो- बाहेर खेळत असलो- की आमचं तर असंच होतं म्हणजे आमचे काका जर गाडीवरून जाताना दिसले ना - आणि बाहेर खेळत जरी असू, बेल जरी झालेली असेल- खेळायचा जरी वेळ असेल तरी असं घाबरून घाबरूनच राहायचं काम होतं.
हो आणि चुलत चुलते जरी असले तरी त्यांना घाबरावं लागायचं.
हो हो हो.
म्हणजे असं खेळत असलं मंदिराकड तरी ते बघितल्या घराजवळ
हो हो
अस होणार. आ ते तसे दिवस राहिले नाही आता आईच बोलती माझ्या मुलीला का बोलता. असं. व त्याच्यामुळे ते दिवस खूप छान होते असं.
ते दिवस खरच होते, चांगलेच होते, तुमचे मुलं काय करता?
पण आत्ताचं बाल-
मुलं काय करतात तुमचे? नाही नाही नाही. तुमची मुलं कितविला आहे?
आता माझा हेना मोठा डिप्लोमाला आहे पहिल्या दुसऱ्या वर्षाला. आणि लहाना आता दहावी, हो हम्म. कारण बारावी सायन्स झाली त्याची.
कदाचित आमच्यापेक्षाही तुमचं बालपण खूप छान असेल मग.
खूप हो हो. मी सत्याऐंशीची आहे ना ताई, हो हो सत्याऐंशीची आहे मी.
आठ नउच हे महिन्यात. आता मुलगी शाळेत जायला लागली. आमच्यापेक्षाही तुमचं बालपण चांगलं असेल.
पण एकदम छान होतं ना.
तुमचं तर एकदम अजून आमच्यापेक्षाही जास्त अविस्मरणीय असेल नाही का?
हो हो. खूप म्हणजे खूप आता तुम्हाला सांगते इतकं म्हणजे आज पण आम्ही शाळेत गेल्यानंतर आहे ना - सगळं आठव - त आणि माझी मैत्रीण आहे. एक म्हणजे आम्ही अंगणवाडीपासून सोबत आहे आम्ही चुलत बहिणी. की दोघीजणी लांबच्या.
हा हा हा,
पण मैत्रिणी आज. पण एवढ्या वर्षाचं झालोय आम्ही आता चाळीसीपर्यंत येत चाललोय. पण आज पण एकच जीवनी त्यावेळेस एक जीव होतं. तसंच आज पण तसंच आमचं.
हां हां हां, मम्मे तुमचं आमच्यापेक्षा अजून छान असेल बालपण वगैरे
एकदम छान. मस्त होतं ते जीवनच छान होतं पण आता. काय आहे मुलांना सांगितल्यावर मुलांना विशेष वाटतं ते एकदम.
''हां ''हां''किती कॉल झाले ताई?
हां?
कॉल किती झालेत म्हटलं?
अ राहिलाय थोडासा अ, दहा अ हम्म पन्नास अ,
नाही नाही नाही कॉल किती झाले? कॉल कॉल किती झालेले कॉल?
माझा दुसरा नाही ना मला कालच आलाय टास्क ताई पाच करायचे मला.
हो बर मला करत राहा आज मग.
हो चालेल चालेल मी. परत थोड्या वेळाने ह ना एक बाऊज यायला करते तिचां झाला का, हो,
दहा मिनिटात तुम्हाला करू का,
हो चालाल ना कारण आता फक्त रे ना एक मिनिटं एक सेकंद किती राहिला ह्याचे. हम, दहा सेकंद राहिलेय.
बर बर बर चालेल. तरी बी चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आपलं बालपणीच्या आठ''--'' ठवणीतचा जाळा होता. त्याच्यावर आपल्याला बालपणच आपल्याला आठवलं काही काही गोष्टी नाही आठवत. पण बघा आता आपल्याला हे कार्यामुळे सगळ्या गोष्टी पण आठवतय नाही का,
आठवताय बरोबर. चालेल चालेल मग मी तुम्हाला तुम्ही दहा मिनटांनी मला कॉल करा.
हो हो हो हो, चालेल चालेल.